हम्म बोला
हा हा, हा मी कॅ कार्या अँप मधनं पूजा बोलते.
हो हो बोला बोला.
हा माझा आवाज जरी न आला तरी आला नाही, तरी फोन कट करू नकासा हा कंटिन्यू असू देच फोन.
हो हो, ठीक आहे ठीक आहे.
हम्, काय कराय लागलायसा?
काय नाही, पुस्तक वाचत बसलेले, हो हो पुस्तक वाचत बस हो हो, सर्व सर्व, हो हो सर्व आवरलंय.
हो हो, काय केलता स्पेशल मेनू?
आज स्पेशल असं आळूची वडी.
हा आळूची वडी केलेली होय, कोणतं पुस्तक वाचाय लागलायसा?
पुस्तक असं मी, जनरल शिवाजी महाराजांचं वाचते किंवा मग एखाद्या अ हम्म, असं गमती जमती वगैरे असं वाचते किंवा मग जे घरात माझ्या अवेहेलेबल असेल, ते पुस्तक मी वाचून घेते दुपारच्या वेळेला. किंवा मग स्पर्धा परीक्षांच पुस्तक वगैरे वाचत असते. हो, मी स्पर्धा परीक्षांच वगैरे वाचत असते.
हा हा, म्हणजे प परीक्षा वगैरे देेता का तुम्ही, स्पर्धा परीक्षा?
हो हो हो हो, देते मी जसं जमेल तसं देते मी.
हा हा, मग कसं असतंय तुमचं डेली रुटीन ओ?
डे डेली रुटीन काय नाही, छोटसं बाळ हम्म छोटसं बाळ घरातलं सांभाळण्यात वेळ जातो, त छोटं बाळ आहे माझं. त्याचं आवरायचं, दुपारचं घरा ल वगैरे आवरायचं, वेळ मिळेल तसं अभ्यास करायचा आणि बाकी संध्याकाळचं काम.
हो हो हो, असं आहे होय, आणि आणि काय तुम्हाला छ छंद वगैरे काय आहेत का असे?
हो छंद आहे ना, मला मेहंदी काढायला आवडतं, मला ड्रॉइंग करायला आवडतं. आणि हम्म, तुमचे काही
हम्म हा मला पण असं ड्रॉइंग का, म्हणजे मेंदी काढायला खूप आवडतं, मेकअप करायला आवडतं म्हणजे मला पार्लरमध्ये खूप इंटरेस्ट आहे, पार्लरमध्ये पण
अरे वा!
घरातले नको म्हणतात ना, मुली पण छोटे आहेत त्यामुळं मी पार्लरच करत नाही, पण मी घरातल्या घरात सगळ्यां चे हेअरस्टाईल करते, म्हणजे माझं बेसिक झालेलं आहे ना, मी घरातल्या घरात सगळ्यांच करते, सा बाईंच, वगैरे असं मला दोन मुली आहेत छोट्याशा.
हो हो हो, चांगलंय चांगलंय हम्म ओके ओके ओके.
त्यांच असते ना, त्यामुळं मला नाही बाहेर जाता येत, मग घरातल्या घरात काही तर काही तर कराय बसायचं.
हम्म हम्, चांगलंय चांगली गोष्ट
अ आता हम्
हम्म ओके आणखीन आणखीन काय म्हणत?
अ काय मी बघ. तुम्ही छानकडे तेच म्हणलं हम्म मग तुमचा बाजार वगैरे कधी असतो? आठोडे बाजार वगैरे
आमच्या आठवडे बाजार असं स्पेशल नाहीये म्हणजे रोजच भरलेलं स्टेशन. संध्याकाळच्या वेळेला हम्म संध्याकाळच्या वेळेला असतो. नेहमी ह स्पेशल असा दिवस वगैरे नाही आहे. हम्म तुमच्या
नाही म्हणजे आपल्याला आमच्या इकडे शुकुरवारीे असतो आम्ही आठो आठवड्यातनं नाही एकदा जाऊ ना आ बाजार. म्हणजे आमच्या इथनं खूम खूप लांब आहे ना बाजार आमचा इथंन त्यामुळ आम्हाला आठवड्याचा एकदमच बाजार आणावं लागतं सगळ एकदम. करावं लागत ना. आणि काय तुमच्या तुम्ही कुठे कुठे राहत असा घरी कोण कोण आहे तुमच्या?
अ घरी आहे माझी फॅमिली छोटीशी छोटी म्हणजे जॉईंट फॅमिली वगैरे आहे. त्या
जॉईंट फॅमिली जॉईंट फॅमिली असले क जरा भारी वाटते. ते ना सगळेजण असतात मध वगैरे घ्यायला. कधी तर आपण आजारीे उगर पडलो तर असं कामाचा लोट नसतो वगैरे
हो हो सांभाळून घ्यायला बरेच जण असतात.
हा हा हम्म हम्म मग तुम्ही काम वगैरे कसं करताय डिव्हिजनमध्ये करताय काय असं सगळं मिळून काय पडल ते असं काम? त्या घरातलं कसं असत तुमच्यां रुटीन?
आणि आमच्या घरातल्या रिटिंगचं अगदी समोर काम दिसेल तर त्यानी करून घ्यायचं. असे कोणाची गाड वगैरे बघत नाही ब चलच्या आमला आम्हाला आमच्याचा डिवाईड पण नाहीय समोर दस काम करायच मोक प आमाच डिव्हजन वगैरे नाहीये.
नबर असतात ना जावा जाच्यात डे असं तू आज हे स्वयंपाक करर तू व्हायचं घ असं म्हणजे तुमच्यात असं काय नसत?
मिळून करतो आम्ही सगळं मिळूनच करतो. त्याच्यामुळे कसलं काही टेन्शन नाही कामाचं नाही काहीच नाही कोणाला एमर्जन्सी कुठे बाहेर जरी जायचं असेल तरी ऍडजस्टंटनुसार कामं होऊन जात घरातील.
हा हा हा ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे तो एक फायदा होतो. आता जॉईंट फॅमिली कुठंतरीच बघयला म्हणजे आता आता जॉईंट फॅमिली कुठंतरीच बघायला मिळतेत. त्या आणि तर सगळे असं सेपरेट सेपरेट सगळे कामानेमितत बिझनेस निमितत असं.
हो सेब्रेटच असतात सगळे.
ह
आता नोकरी नोकरी, नोकरी कोणाची व्यवसाय असतात त्यामुळे बऱ्याचश जणांचं बदली वगैरे होत असते त्यामुळे जॉईंट फॅमिली आता सुद्धा दिसतच नाही. हम्म दिसतच नाही हम्म म
आणि काय म्हणतात तुमच्याकडे आणि काय स्पेशल मिळतंय? खाय म्हणजे खायण्याचे पदार्थ वगैरे?
ह स्पेशल असं आमच्या इकडे मिसळ. खाण्याच्या पदार्थांमध्ये मिसळ मिळते. शेजवान एक ना हो आणि द्राक्ष असतात. हा नाशिक.
नाशिक साईडला हा हा तिकडं देवीचं मंदिर आहे ना?
हो हो देवीचे छान छान मंदिर आहेत, देवीचें मंदिर आहे कपालेश्वर कपालेश्वर ये, त्र्यंबकेश्वर
हा हा हा तिकडे भरपूर बघण्यासारखे देवस्थान आहे. तेच म्हटलं आम्ही पण तिकडे यायचं फिरायचा विचार करत होते म्हणलं, तुम्हाला विचाराव काय तिकडं चांगलं बघण्यासारखं त म्हणजे आपण आल्यानंतर कळ ना तिथं काय काय बघायला हा आहे स्पॉट्स तिथून. त्याच
हम्म नाही इकडे बरेचसे खूप छान छान स्पॉट आल्यानंतर नक्की फोन करा, मी सांगेल तुम्हाला.
हा हा आत्ता जरी सांगितल तरी चालतय.
हो त्र्यंबकेश्वर ला पण खूप छान मंदिर आहे महादेवालीस. कपालेश्वरला महादेवांचं मंदिर आहे, संध्याकाळी इकडे अ गंगा गंगेवर आरती होते, गोदावरीची गंगेवरती आरती होती, छान आरती होते. संध्याकाळी सात वाजता होत.
रोज असते काय?
रोज असतो संध्याकाळी सात वाजता असतो, छान आरती होते त्यानंतर मग कपालेश्वरची आरती होते, त्यांची पालखी जाते ते पालखीसहित छान दर्शन होत, त्यानंतर सोमेश्वरवर आहे तिथे धबधबा आहे छोटासा. पावसाळ्याच्या वेळेस खूप छान, खूप छान आहे तिथे बघण्यासारखं आहे. छान हो बालाजीचं मंदिर आहे.
ह.
नाशिक नाशिक साईड ला बघायला गेलं तर कुठ प्रॉपर नाशिक मधला बोलला मी तुम्हाला पण नाशिक मध्ये अजून बरेचशे गाव आहेत, सप्तश्रुंगी देवीचं मंदिर आहे. शिर्डीला साईबाबा आहे.
हा हा मि आम्हीच असंचं मोबाईल व वगैरे टीव्ही वर वगैरे असंच बघितलंय ना. आता प्लॅन करायचं चालले ना आता करायला आता जाऊया, आता म्हणले सुट्टीत जाऊया दिवाळीच्या, म्हणजे मुलींना वगैरे सगळ्यांना सुट्ट असते ना नंदांना वगैरे पोर असते पोरांच्या सुट्ट्या बघून जावं लागतं ना.
अच्छा अच्छा तुम्ही कुठल्या, कुठले साइड? अरे वा कोल्हापूरला तर खूप छान, बघ पूर्ण कोल्हापूर बघण्यासारखं आहे.
मग ते तेवढ्या लांबायचं मुलं की, चार पाच दिवस तरी पाच सहा दिवस तरी पाहिजेलच ना आम्हाला. सगळं फिरायचं म्हणल्यावर ते असं जाण होत नाही, एकदा याययचं होते ना त्यावेळेला
हो.
कोनीतिकडे असे म्हमजे पाहुणे पण नाही आहेत ना.
हम्म हम् हम्म हम् अच्छा ईकडे नाही तुमच्या.
फिरलेलं बर पडत आहे ना, असं आपल्या जवळच्या व्यक्ती सांगितलं क हा आपल्याला हा इथं ते तथं ते आहे असं बघायला मिळते काय खायला चांगलं मिळते कुठल्या हॉटेल्स वगैरे म्हणजे हॉटेल्समध्येध्ये जेवायचं काय? गाड्यांवर वगैरे अस असं जरा माहिती मिळाली की बरं पडते ना ते जरा
हो हो माहितील कोणी असेल तर येन जाण पण सोपं होऊन जात, ऍडजस्टमेंट पण होऊन जाते.
ते ट्रेन ने यायचं का, कशा ने यायचं ते? मण बघायचं ट्रेन मग काय आपण गाडी काढायच तर चाललेय काय काय काय काय
अच्छा.
बघयात ह, हा तिथ म्हणजे प्रसिद्ध काय खायला म्हणजे तिथ आल्यानर तची तट, का तर प्रसिद्ध खाल्लं तर म्हणजे आपल्याला वाट ना आपण त्या साईड ला घेऊन. प्रसिद् आपण खाल् अस म्हणून म्हण तुम्हाला तिकड, काय प्रसिद्ध आहे खायला म्हणजे आम्ही तिकडन आलो तर म्हणजे आम्ही, खाऊ शकेल ना ते हा इथं हा प्रसिद्ध मेनू मिळतोय हा खाल्लाच पाहिजे अससं,
हा नाही आमच्या ते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जास्त फेमस इकडे मिसळची फेमस आहे बाकी खाण्याला इकडे हॉटेल पण खूप छान छान आहे खाण्यापिण्याच काहीच टेन्शन नाही राहण्याची पण सोय आहे इथे
आहेछ हा हा म्हणजे आम्ही तिथ ट्रेन न जरी आलो होत तिथ न आपण गाडी ठरवून असं फिरलो तरी
करू शकत हो हो हो हो करू शकतो तुम्ही ट्रॅव्हल्स, वगैरे पण करू शकता किंवा तुम्ही ट्रॅव्हल्स सुद्धा करू शकता इकडे,
हा हा म्हणजे तस, म्हणजे नाही तर आम्ही तिथं नाशिकपर्यंत ट्रेन आलो तिथं गाडी ठरवली आणि तिथं आम्हाला त्यांनी, सगळं फिरून दाखवलं एक दोन तीन दिवस तरी चालते ना
हो हो हो तुम्ही त्यांना सांगून द्यायचं
ती लहान पोर आहेत ना ट्रन न आलं की बरं पडत ते गाडीत आले कीग मुलाना एकदां तिकड फिरायला मिळत नाही ट्रेन म कस फिरायला वगैरे होते नाही त गाडीत बसलं की पोर म्हणजे दमत त्यांना आपल्यालाच त्रास होते त्या आपण आपल्यालाच वाटते कशाो तोडाला आम्हालाो खोरांचे जमवाव लागले
हम्म हम
ट्रेन न प्रवास बरा पडतोय ना व व्यवथित हो ते ट्रेनच मला तर बरं वाटतें आणि ते गाडीमध्ये थांबा उलट्या होत्या हे होते असं होऊ शकते ट्रॉपी वगैरे हे ट्रेन जर कस टामिंग म्हजेत ना ट्रॉपिक स क्रमाण किती वाढलेलं आहे आता सगळीकडे स्िती मोठ्या मोठ्या व्यायला लागतात आता
हो नाही ट्रेनच बरी पडते मुलांच्या हिशोबाने तर ट्रेनच पते हॅलो मुलांच्या हिशोबाने ट्रेनच भेस्ट आहे हॅलो
हॅलो
हॅलो येतोय का आवाज
आता ठेवला
हा हाण बेस्ट आहे गप काही येत हॅलो येतोय आवाज
हॅलो
हॅलो येतो आहे आवाज
हा हा
हा म हा म्हटलं मुलांच्या हिशोबाने ट्रेनचा प्रवासच चांगला असतो
हो हो ते माझे पण छ होते छोट्या दोन मुले आहेत ना बाकी ज्या माण जावीच्या पण छोट्याच मुलं आहेत ना त्यामुळे नाही जमतते
हम्म
ट्रेन वगैरेच बर ठीक आहे आम्ही त्या तिक त्या साईड ला आलो की तुम्हालाम मी फोन करेन
हो हो हो नक्की नक्की
बरं बरं ठेवक का
हो हो
हो
ह